तो
हा आवाज येतोय का?
आवाज झल का?
होय होय येतोय येतोय.
आहो आत्ता पण माझा एक असाच गेला हो हो मला येतोय. हॅलो
हा बहुधा उशीरना येतोय दोन मिनिटं जरा वेट करा नाहीतर सगळे आव संग च येतील.
आत्ता पण माझ एक कॉल आसच गेला मी तुम्हाला डायल केला ना तर फु लागला नाय आणि झिरो सेंकंद असं आलो परत
हा मी तर ऑनच ये की मी तुम्हाला आत्ता वाट बघून बघून मेसेज करणार होती तेवढाच कॉल आला मग मी लगेच घेतला. मला आता हा एकच कॉल आलाय ह्याच्यात आधी नाही आला.
आ मण तुम्हाला ऍक्च्युली गेलाच नाय कॉल पण ते असं हे झालं की तुमचे उलट टास्क झाले आहेत आण ते असं बोललं खाली दुसरं म्हणजे हे कार असं आणि त्याच्यापर्यंत एक हे हे झालं. झिरो सेकंड आलेत.
माझे पण कालपासून असे गेलेत बघा लय. होय पुन्हा आणि येतील की वेस्ट गेलेले कॉल वेस्ट गेलेले कॉल पुन्हा येतील की आणि करा म्हणून तर असो आपण आपल्या मुख्य विषयाकड वळू नायतर आपण टेक्निकल इशू हो तेच ते टेक्निकल इश्यू काय असतील ते त्यांचे सॉल्व करून घेतील.
आत्ता माझ आवज येतोय का क्लिअर
हो हो येतोय येतोय बोला बोला कोणता विषय घेत
काय आपलं चाललं तेच की काललं चाललेलं एकत्र कुटुंब पद्धत विभक्त
हो हो हो हो त्याचे परिणाम हो हो हो हो काय करायचं बोललच पाहिजे आता कोणाशी तरी
गावाकडे कशी पहिली पद्धत होती आजी, आजोबा, चुलते, चुलती भरपूर म्हणजे बहीण वगैरे बहीण भावंड भरपूर असं एकत्र छान वाटायच असं आणि प्रेम पण राहतं होत हो एकत्र कुटुंब पद्धतीती सगळे जण आपण एकत्र राहतो सगळ्यांनं एकत्र
सहवासान प्रेम होत तेच की किती पण कोण पण कुठलं जरी नातं असलं तरी एकमेकांच्या सहवासात असल्यावर प्रेम होतय ओ पण ते टिकत पण होत तस कारण एकमेकाला समजून घेण्याची वृत्ती होती. एकमेकांना प पुढ नेण्याची वृत्ती होती.
स, पहिले एकच म्हणजे असं मालक असायचा वो, एकच रात्रभर असायचा. त्यो स्वतःता सगळं घरातलं पाहायचा, सगळ्यांना कुणाला कपडे कोणाचं काय वह्या, पुस्तक हे, ते बाकीचे सगळे अशी काम करत राहायची बाकीचे कोण, एका एकाच्या हातात कारभार असायचा, दुधाचे पैसे आले किंवा शेतातले पैसे आले. पैशे आले.
पण खरं ती व्यक्ती असं पण खरं ती व्यक्ती असं, आता सारखं करत नव्हती. की बाय मला पाहिजे ती, स्वतःसाठी लप वूण ठेवा असं काही नव्हतं, आणि ठेवलं तरी ते सगळं कुटुंबासाठीच होतं.
किंवा आपल्याच मुलांना करायचं, दुसऱ्यांच्या मुलांना करायचं नाही भावांच्या वगैरे, तसं नाही ते सगळ्यांनाच सा म्हणजे सगळ्यांसाठी करत होती ती व्यक्ती. एकत्र बाजार आणायचा एकत्र भाजीपाला आणायचा. दिवाळीचा सण वगैरे असला तर एकत्र, यात्रा सगळ्यांची म्हणजे जत्रा वगैरे असेल तर सगळे एक एकत्र करायची. सगळयांची पाहुणे बोलवायची किंवा सगळ्यांची पाहुणे वैगेरे नातं बायकाच्या चुलत्याच्या अटेंड करायची. छान म्हणजे एकाच्या हातात कार ब असायचं ना, त्यामुळे कसं घर सगळं असं एक साथ असं बाधल असायचं. त्या मध्ये अशी म भांडणं किंवा अस कोण येऊन फोडाफुड वगैरे करायचं नाही, तवा काय चालत नव्हत एवढं. प्रत्येक जण आपआपल्या कामात प्रत्येकाला दिलेली कामं
तेच की, जी करणारी व्यक्ती होती ती अस दुजाभाव पण करत नव्हती.
आणि शब्द मानत होतीत वो. ऐक कत होती ते एकमेकांच, आता ना माणसं ऐकत नाही.
किंमत होती, खरं बोलत होती. आता कोण खरं बी बोलत नाही आणि कोणाच्या शब्दाला किंमत पण नाही.
शब्द म, हो. आणि आजकाल कोण किंमत पण देत नाही, तेला कसं विचरून सगळं व्हायचं विचरून सगळं करायचं. कारण की भेटली तर जाव असं असायच, म्ह फक्त एकत्र अस सगळी बहीण, भावंड असं का वगैरे नाहीचं नाही, छोटी जरी भावंडं वगैरे असली तरी एकेकांनाशी सांबाळत होतीत. किंवा खाणं -पिणं हे ते जेवण, आज आपण एकट -एकट जातो ना आपल्या मुलाला जेवाय चारायचं किंवा त्याला म्हणजे त्याला कुणीतरी ॲलिस्ट आपल्याला कपडे वगैरे धुवायचे असत्यात. कोणतर लक्ष ठेवाय पाहिजे, त्याला घ्यायला पाहिजे, पहिलं असं नव्हतं मुलं अशी एकत्र मोठी होऊन जायची. कोणाच्यापण फुड्यात जेवायची कुठ पण खेळायची, कोण अस लक्ष ठेवायला वगैरे नसायच. आजकालची मुलं कशी मग, आप खूप म्हणजे असत त्येज काळजी नव्हती. कुठं पडल किंवा कोणापशी ठेवून जायच. कुठे बाहेर जायाच असेल तर, मग त्याला कोण सांभाळेल. पहिला असं नव्हतं.
होय, पण अती काळजी कामाची नाही हो. खर.
आपल्या मुलांना लक्ष ठेवायला कोण नाही, किंवा आजी- आजोब नाहीत. संस्कार मुलांना आजकाल नाती पण समजत नाही, काका -मावशी, चु
ए हे हे ये हे आजीबात नाय.
आणि नात्यातली ओड पण कमी झाले एचुली.
तेच की आपल्यासारखं कसं आपल्याला मावशी मावशी आत्त्या ही जरी जरा जवळची होती. आजकाल ती पण नायेत कुठली मावशीण कोण आत्या माहितीच नाय. असा सगळा विषय आय आणि माहित असलं तर फक्त ते नुसतं हा हायती बाबा आपल्याला. हम्.
पहिले कशी कुठं होते हो सगळ्यांना चार चार पाच पाच व्हायचे आजकाल कस एक किंवा दोन त्यामुळं आजकाल नात पण नाय मावशी पण नाय मामा पण नाहीयेत. हो त्यामुळे ओड पण कमीच झालिये ओ प्रेम नाईये ना. त्यांन मध्ये माणसांच्या माणसं
हो.
माणसे आजकाल मावश्या
ती शिकवणच नाय ना ठेवली सगळं आपला आपलं आपलं आपलं आपलं आपलं करायचं.
आजकाल कसं होत माहित आय का एक एक मुलगा असावा एक
दोघं बहीण भावंड हायती हो.
हा बघा की मग दोन झाल दोघींचं
पहिली कशी चार चार बहिणी होत्या चार पाच बहिणी एका घरात चार पाच आत्या. सगळेजण एकत्र यायची यात्रेला वगैरे. किंवा दिवाळीला वगैरे बापर पुन्हा त्यांचा सगळ्यांचा गो तवळा त्यांची मुलं केवढ मोठ अस म्हणजे कु
ठेव का बाय?
टुंब असायचं. प्रेम म्हणजे जीवाळा ओढ तसं आता पहिल्यासारखं काय राहिलं नाय.
अ हा अजिबात नाय निदान दोन तरी पोरं पाहिजेत.
आजकाल नाय तसं काय राहिलं कुठ माणसं परिवार पण छोटे झाले कुटुंब पण त्यामुळ नाती पण आता संपत चाललेत आजकाल कायकाय यांच्या घरात आ त्या नायत बहीण नाय भाव नायत कोण आम्हाला मावशी नाय.
आमच्या मुलांना बहीण नाय आता. असं झालं त्यामुळ प्रॉब्लेम पहिलं लोकांना अस काय वाटायचं पण एवढी महागाई न्हवती ओ त्यामुळ चार चार पाच पाच मुलं झाली.
ती तरी पण त्यांचं चालायचं एवढी महाग गाय न्हवती किंवा एवढ अस म्हणजे परम सम वार एवढे आता
नारी होती एवढं. ही आता प्रथा काढल्या ओ तेव्हा काय हुत काय असलं तरी काय तेव्हा असं नव्ह त एवढं आवडंबर नव्हतं एवढं.
आपल्याला फक्त दिवाळीला यात्रेलाच एक एक ड्रेस भेटाय. आज काल
होय... खरंय ते... आवो सुरवातीच्या... सुरुवातीच्या स्त्रिया.. लग्नातलीच साडी... दिवाळीला कितीतर वर्ष नेसत होती... पुढची चार पाच वर्ष पण तिला कोण म्हंटलं नाई की बा... एकच साडी निसतीस म्हणून आता... धा.. धा साड्या घ्या... एक साडी जर दुसऱ्या दिवशी नेसली... तर लगीच हा लगेच दुसऱ्या दिवशी... इज्जत काढल्यासारखं... तुम्हाला काय साड्या नाहीत.. एकच साडी नेसताय सारखी सारखी.
ए... हंहहं... हो हो.
न्हाई... खरंच म्हण त्यात अवो... आता खरंच सांगते तुम्हाला मी... आम्हाला ते बघूनच की नई... चार साड्या आणि घ्याव्या वाटत्याता. अं बाबा... दुसरी काय म्हणतील म्हणून. ह्या भीतीनं... स्वतःला पाहिजे म्हणून नाई बरं का
एक साडी... एका कार्यक्रमात ना... दुसऱ्या कार्यक्रमात दुसरीच पाहिजे. तीच नेसली जातच नाई... आता आपण बघीतलं... आधिक हो... एवढी कुठं पद्धत होती... किंवा असं.. हेच पाहिजे.. तेच पाहिजे.
आजिबात नव्हती... या... जावा... जेवण... खाणं करा... संपला विषय... एवढ्यावर होतं ते.
कमी होतं ... आजकाल फक्त कसं दिखावा... ह्यानं एवढं दिलं ना... मला पण एवढंच द्यायला पाहिजे. त्याच्याकडे उलट.. जास्तच द्यायचं... लगेचचं कॉम्पिटिशन करायचं. हा... त्यामुळं.. आजकाल लोक कशी
हे राम नाई. होय ना... होय ना.
पैशाच्या मागं लोकं... धावायला लागल्यात... आजकाल. फक्त दिखावा करायचा.... प्रेम असं काय राहिलंच नइये. आणि आजकाल सगळं कसं मोबाईलमुळं
लेतं.
पहिलं आपण... मामाच्या गावाला... किंवा आजीच्या गावाला गेलं कि कधी... मामाच्या गावाला किंवा आत्त्याच्या गावाला गेल्याशिवाय तिकडची खुशा हाली वगैरे कळतं नव्हती... आज काल कसं... एक फोन केला... व्हिडिओ कॉल केला तरी खुशाली कळती. त्यामुळे माणसाचं
हो.
तसं... येणं जाणं कमी झालंय... प्रेम कमी झालं. त्यामुळे... माणसं एकमेकांपासून दुरावली.
होय. काय पण म्हणा बाबा... खरं
कोण कोणाकडे अक्षरशः येऊन देत... हात लावून देत नव्हते... एकमेकांना... म्हणजे हो... म्हणतात ना... हे कलयुग ए. अजून पण काय काय होणार ए... काय माहित?
हा पण... काई आहे... काय आता... अं... चांगली अस -नारी माणसं... लवकर भेटत नाहीत. हो ना... हो ना... हो. दुनियाच बदललीय ओ सगळी!
पैसा पाहिजे ते भेटत नव्हतं तसं गावाला नव्ह
हो आपण हाच विषय पुढच्या कॉलमध्ये कंटिन्यू करूया दहा मिनिटं झालेली आहेत.
झालेत का?
हो हो पुढच्या कॉलमध्ये कंटिन्यू करूया हा हा.
हा हा!